हॅलो. हॅलो आवाज येतोय हॅलो. हाता इ. आ वज आहे तु का. हॅलो आवाज येतोय का. हा काय नाही काय करायलस.
काही नाही मागाचा कॉल कट झाला काही नाही बस. बघ सकाळची काम. अम्मा आवरली आता स्वयपाक बनवायच. हम्म बाकी.
बाकी काय नाही आवरडले ना आज पण कपडे थोड धुयायचेत. दुयाचे ते
होय
आणि मग काय पार्लरला यायचं होतं तुझ्याकडं
मग कधी येतेस.
हॅलो.
हा.
येते की तू कधी फ्री आहेस सांग?
मी
फ्रि आहेस तू?
ठीक आहे तुझ्यासाठी नेहमीच, तुझ्यासाठी नेहमीच.
होय ना बरं मग हे सांग की जरा फेश फेशयल करायचं आहे.
फेशयल आहे की गोल्डचं आहे, फ्रूटच आहे कार्यक्रमासाठी हवं आहे का रेग्युलर?
अ कार्यक्रमासाठी.
होय मग गोल्डचंच केलेलं छान होईल.
होय.
हा ग्लो छान येतोय ना त्याचा. त्याचे रेट बघ गोल्डचा आहे, साडेचारशेच्या पुढे.
हं
हा
बरं म तुम्ही ब्लीच करून, फेशियल करताय काय हा.
फेशियल जर करणार असतील तर मग रेट जास्त होतोय थोडासा. पण ग्लो पण छान येतय गं.
व्हय.
हम्म.
बरं बरं चालतंय की मग. मला कार्यक्रमासाठीच हवं आहे लग्नाला जाणार आहे मी. हा.
मग जाण्याच्या आधी एक दोन तीन दिवस केले पाहिजेत.
दोन तीन दिवस काय?
हा
चालतंय की मग.
हम्म
चालतं होय.
हम्म
बरं. चालतंय मग आणि बाकी मग वॅक्सचंन काय रेट आहे?
वॅक्स चा दीडशे पासून पुढे आहेत.
होय.
हा मग हनी येतंय गोल्डचं येतय
हा हं
हॉट वॅक्स येतंय.
बरं.
हम्म मग
हम् हम् तरी फेशियल ला आणि किती वेळ लागेल तरी?
फेशियल ला दीड ते दोन तास जाणार की, ब्लीच विथ फेशियल केलं तर.
होय.
हा.
हां हां.
व्यवस्थित द्यावं लागतं ना मसाज वगैरे.
हां
हम्म
बरं.
मंग?
बघू मगं वेळ काढून येईल मगं आज किंवा उद्या.
त्याला वेळ दिलाच पाहिजेचं तरचं होतं व्यवस्थित.
हा ओरिजनल पण पाहिजेच ना आपल्याला त्या वेळतं देणं कंपलसरी हाय.
हा ना मग. आणि प्रत्येक ते कसं स्कीम वर डिपेंडअसतं. गोल्ड म्हणजे गोल्ड पण असं काही नाहीये. स्किन वर पण डिपेंड असतयं.
माझी का नी ड्राय स्किन, ड्राय स्किन आहे.
होय, का.
हम्म.
मगं काही प्रॉब्लेम नाही चालू शकते.
बरं चालते मग, हेअरकटचं काय?
हेअर कट, यू कट, वि कट,
हा वि कटच काय रेट आहे?
वि कट दीडशे.
हा आणि लेयर विथ हे केला तर स्टेप?
ह लेयर विथ स्टेप केला तर साडेतीनशे कडे जातयं.
होय,
हम्म,
बरं बरं.
मग अडीचशे.
अडीशे काय आणि ते बटरफ्लाय आत्ता नवीन आलायं बघ तो. म्हणजे जुनाचं असेल पण आता जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेना तो.
होय का नाही अग माझं बेसिक झालं आहे ना त्यामुळे ॲडव्हान्स काहीचं मला माहिती नाही.
होय काय बरं. म्हणजे आता आमच्या इकडे तर ट्रेंडिंगमध्ये तोच आहे.
नाही सगळीकडे आहे माझे माझे पण कस्टमर विचारतात. मला नेहमी,
हां,
हा मग मी आपल्या हातातून गेली नाही ना कटिंग जास्त ते
हा.
त्यामुळं मग मी नाही घेतलेलं अजून कस्टमर.
होय, हा, हा.
ट्राय केलं पाहिजे, तुझ्यावर करूया?
चालतयं कर कि.
मग.
तू काय मला एवढा विश्वास आहे कि तू काय बात काय करणार नाहीसं. हातात कलाचं ते म्हणलं तर चांगलंच होणार ना.
छान दिसलं म्हणजे झालं.
हा.
हा मग ये करूया, करूया फ्री मध्ये करून देते तुला. ह.
बरं.
म बाकी घरातले?
आहेत सगळे ठीक आहेतं.
हा.
हम्म.
छान, पाऊस आहे का?
तुम्ही हे करताय का ग म्हणजे हेड मसाज वगैरे करतेस तू?
हेड मसाज खेडेगावात जास्त- चालत नाही, त्यामुळे साहित्य वगैरे पण मी काही नाही भरलेलं.
होय, हा हा आणि स्पा वगैरे
स्पा नाहीच मी करत. कस्टमरलाच सांगते टॉवेल वगैरे भिजवून - अस नाही का केसांना तेल लावून घ्यायचं आणि- गरम पाण्यात टॉवेल भिजवून- केसांना गुंडाळायच एक दहा पंधरा मिनिटं स्टीम द्यायची.
हां.
आणि परत एक तासाने हेअर वॉश करून घ्यायचं.
शाम्पू न?
हा शॅम्पूनेे.
बरं.
तेल आता तुमची हेअर लेंथ कशी असेल त्याच्यावर.
हा, हां,
हम्म जा, हो हो साधं थोडस कोमट करून घ्यायचं.
हा.
हम्म, त्याच्यामध्ये हेअरची कॅप्सुल मिळते. ते सुद्धा ऍड केलं तर चालेल. हम्म, नाहीतर मग एरंडेल तेल म्हणून मिळतं ते थोडस त्याच्यात चार- थेंब टाकायचे, आणि कोमट करून केसांना लावायचं.
होय, म्हणजे आपलं खोबरेल तेलामध्येच म्हणतेस लावायचं.
हो, हो ते त्यात ऍड करायचं दोन्ही कोमट करून घ्यायचं लावायचं. आणि परत मग टॉवेल एक गरम पाण्यात अस- पिळून, केसांना गुंडाळून ठेवायचा एक दहा पंधरा मिनिटं.
हा, हा,
हम्म, केसांना स्टीम मिळत ना तेवढंच.
हो
आणि, कधी पण नाही का केस- धुताना एकदम कोमट पाण्याने धुवायचं.
हा.
हम्म, जास्त कडक पाण्याचा वापर नाही करायचा.
हम माझं जरा थोडंस कडक असतय, पण आता मी लक्षात ठ- ठेवेन, कोमट पाण्या-
कारण काय होतंय, त्यामुळं केस असे रफ होऊन जातात.
हा, होय, होय.
हम्म. म-
थँक्यू, अऍडवाइस दिल्याबद्दल.
विचारल्यानंतर सांगणार की ग एवढं काय तुझ्यासाठी ह, हम्म, हम् ज ज्याची माहिती आहे ते माणूस विचारणारच की आपल्याला.
होय.
हम्म.
तेच की, आमच्या - आ हेड मसाज वगैरे ते बुदगावला म्हणजे जरा- ले हेच येतय ना सिटीमध्ये थोडस जातय ते पॉलिश तेन असल्यामुळं - तिथ हेड मसाज वगैरे करते ती. मलाच- खरं तिच्याकडं जायच होईना झालय.
रेट वगैरे सांगितले असतील की तुला.
होय रेट सांगितलंय की, शंभर रुपये.
हा, मग ठीक आहे ना.
ह, तरी अर्धा तास लागतो. तोय म्हंटले मी सगळं प्रॉपर रेट म्हणजे हे वेळे तेन सगळं विचारून घेतलं तिला.
हा वॉश वगैरे करून देणार.
होय होय.
म मी पण येते तुझ्याकडे एक दिवस.
चालतंय ये की वॉशच मी काय विचारलो नाही तरी पण मी विचारते तिला.
हा.
आणि जर का म्हटली त्यातच सगळं करून देत्या मग तू पण ये दोगीजन जा
जाऊया मिळून जाऊया मला पण कळेल ना नक्की हेड मसाज मध्ये काय काय वापरतात कशा पद्धतीनं असतंय.
होय ती दोन तीन तेलांची नावं घेतली बाई काय काय काय काय.
हा.
आता माझ्या लक्षात नाही तरी पण मी विचारून तिला तीन चार महिने झाले त्यामुळं आता मी विसरले ते. हम्म बघू आता, आता जाणाराय.
रील्याक्स वाटते खरं रील्याक्स वाटते केल्यानंतर.
होय ना, ती तेच म्हणत्या मला जरा या एकदा हेड मसाजला आम्ही करून देतो तुम्हाला. बघा एकदा आणि पुन्हा येशला म्हटली माझ्याकडंच.
बर.
बघू म्हटलं ता एकदा म्हणतोय काय ती मेहंदी लावून घेऊन येत्या बघ पुन्हा जायचच होत नाही तिच्याकडं आसं होतय.
मेहंदी पण लावताना व्यवस्थित लावायची.
हां?
फक्त केसांना लावायचं आतमध्ये स्किनला जास्त लागून नाही दिली पाहिजे.
काय ते?
मेहंदी लागता ना गं.
होय होय नाही ती फक्त केसांनाच लावत्या. व्यवस्थित लावत्या एकदम असं. हा त्यामुळं म तिज्याकडचं जात्या मी.
बर.
एक दोन दोन महिन्यातनं एकदा जात्या.
हम्म हम्म हम्म.
लावायला तरी पण आता चाळीस रुप पय घेत्या ती हेची अगं म्हणून तर मग तिच्याकडं जा तय मी तेवढ्यासाठी आता आमच्या गावातच सांगतो तुला शंभर रुपये घेत्या. फक्त लावायला.
छान, मी पन्नास घेते.
ती शंभर रुपये गावातली बाई काय ते पण मी हिंदीवर प्रकारवर म्हणजे निशा मेंदी असली त्याच रेट वेगळं लिक्विडचं गार्णीयर अस ली त्याच रेट वेगळं म्हण.
म साहित्य कोणाचं?
साहित्य त्यांच असलं तर काय बघ अडीशे तीनशे पर्यंत जा तय आणि आमचं प आणि लावायचं असलं कणी मग शंभर दीडशे रुप पय घेतात, फक्त लावायचं हा सर्विस चार्जेस.
जास्तचेत बाबा.
जास्तच हाय होय म्हणून मी तिच्याकडं तेवड्यासा ठी जातंय त्याच रेट पण कमी हाय आणि फक बगत आता मेहंदी लावायचं आणि अ धुयाचं असं मिळून मग ते किती बघ एकशे वीस रुपये घेत्या.
मग त्यामुळे तरी कस्टमर टिकून राहतय ना
हा आता मी ती मला आता बरोबर मी कधी मग दसऱ्यापसून तिच्या्याकड जात्या
हम्म हम् हम्
इथं गावात ती एक होती ती बंदच केल्या आणि कसं फसवेगिरीेच गय की आणि कसं फिक्स रेट नाही त्यांचा तोंड बोघं रेट
हा हा हा
असं आता आम्ही त्यांना वाटतोय आम्ही श्रीमंत आहे हाय श्रीमंत नाही असं नाही मनानं श्रीमंत हा आम्ही भरपूर पैशां पण आहेय थोडंफार पण तिला वाटते आमहीलाही श्रीमंत आहे त आमचा रेट वेगळाच नव्हत्या गावातल्याची
चांगलंय की
आणि मग आपण कसं जास्त काय विचार करत नाही देतोय पैसे सगळीडे तोचरेट असेल पण एकदा मी फसलो एका ठिकाणी विचारलं सगळं
हम्म
मग ती म्हणली नाही लई रेटय म्हणली तुमच्याकडं आणि तुमचं तर आधी लई काय असं हे नाही म्हटली लई सिटी लेव्हलला तुमच म्हणजे गाव आहे असं पण काही नाही रेट घ्यायला
माझ्या गावापेक्षा तुझं गाव असं हेच वाटतंय तरी पण
होय
जास्त असं माझं गाव खूप आता हे झालंय ऍडव्हान्स
हम्म हम्म
हम्म त्या मानान रेट खूपच आहे तुझ्यात
बघू मग मी येईन तुझ्याकडेच
चालेल चालेल एके
हा चालते मग ठेव पुन्हा करते हा बाय
बाय